हॅलो
हा आवाज येतोय का
हॅलो
हॅलो आवाज येतोय का हॅलो
हा हो हो
हा हा हा हा आवाज येतोय का हो हो मला येतो तूम्हाला येतोय का माझा आवाज हा हा बोला की
या विषयावर बोलूया
हा ओके ओके ठीक आहे हा बोला
हॅलो
हा बोला की आवाज येतोय मला
हो तुम्ही जास्त करतात जास्त आवडते म्हणजे ती भाजी जास्त होत असेल.
आमच्याकडे वांग्याचे प्रकार जास्त असतात बघा. सगळ्यांच फेवरेट वांग सकाळ, संध्याकाळ, दुपार ते वांगे म्हणजे ते. एक टाइम तरी असतच वांग.
अच्छा! अच्छा! बर.
तुमच्याकडे.
हम्. आमच्याकडे तर आम्ही जैनसल्यामुळे आमच्याकडे कंदमुूळ होत नाही. हा म. म्हणे कांदा, बटाटा अ गाजर, पीठ हे काही आम्ही खात नाही. त्याच्यामुळे आम्ही आपल्या ज्या रे. ग्युलर भाज्या आहेत अथंडी कोपी, गिलकं, दोडक अशा भाज्या जास्त. वापरतो शेवगा, मेथी.
हो, हो, त्या तर सगळ्या भाज्या आमच्याकडे येतातच की. पण रोज जास्तीत जास्त म्हणलं तर जास्त वांग्यावर जास्त भर असतो. हॅलो.
हा अ एक फोन आला होता तो कट करत होती.
हम्म बाकी आमच्याकडे पण. सगळ्या भाज्या येतात की वांगी, दोडका, शेवगा, कोबी, फ्लावर, गवारी.
हो ना तुम्ही कुठे आहे तुम्ही कुठलं आहे?
आम्ही सातारा.
सातारा हम्म मी नाशिकची नाशिक.
होय का.
हो हो. ते तुमच्या आवाजावरून आवाजवरून वाटलंच मला तुम्ही विदर्भ किंवा ते. इकडच्या असणार असं हम् हम्. हम्म अ बाकी म. अ डेलीमध्ये काय काय भाज्या करतात रोज. च्या ह्याच करतात की काही कधी वेगळी पण अशी. मिक्स भाजी, किंवा
मिकस व ती छोले असतात. कधीतरी वाखाप वरून असे म्हणजे. ही अशी भरलेली वांगी वगैरे.
अच्छा! आणि असं. हो म्हणजे तुम्हाला आता कोणी सांगितलं की ही भाजी खाल्ली तर आहे ह्यात प्रोटीन, व्हिटॅमिन्स आहे किंवा हे. खाल्लं तर त्याचा हा फायदा आहे अशी तुम्ही कुठली भाजी केली आहे का? रोजच्या याच्यातली सोडून दुसरी काही.
आता सगळ्याच भाज्या आम्ही खातो त्यामुळे सगळ्यातच प्रोटीन, विटॅमिन के आहे. तेच आता आम्ही एवढं म्हणजे असं सायंटिफिक रिजन व्हाईज. ते अस नाही कुठल करत पण शेवग्याची शेंग बहुतेक कुठ. म्हणजे असं कॅल्शियम वगैरे लोह जास्त असत त्यामध्ये वांग्यामध्ये मॅग्नेशियम.
हम् हम हम हम.
म्हणजे मेथीमध्ये वगैरे कसं, मेथी वगैरे ह्यामध्ये कसं विटॅमिन्स वगैरे असतातच. मेथी, पालक. पालक मध्ये बी लोहा असतो भरपूर प्रमाणात आयर्न.
हो हो हो. प्रत्येक भाजीचं काही ना काही महत्त्व आहेच त्याच्यामुळे सगळ्याच खाल्ल्या पाहिजे.
हो हो आणि आता पावसाळ्यामध्ये बघा श्रावण महिना सुरू झाला की आमच्याकडे छान भाज्या येतात.
हिरव्यागार पालेभाज्या वगैरे भरपूर येतात.
हम्म, हम्म, हम्. तुमच्याकडे ते आंबट चुका वगैरे येतं का?
काय म्हणताय?
आंबट चुका पण एक भाजी असते. तांदुळका असते एक.
आंबड चुका वगैरे असतो की पण, मला काय एवढं माहित नाही ओ त्याबद्दल मी कधी बनवत नायं.
हो का. नाही खूप छान. वेगळी टेस्ट थोडीशी आंबट लागते ती. मस्त लागते भाजी. अ तुरीच्या डाळीमध्ये करायचं ते. अ वरण वरण करायचं. तुरीच्या डाळीमध्ये अ कुकरमध्ये जेव्हा - - तुरीची डाळ टाकतो तेव्हाच ते आंबट चुक्याची पानं टाकून द्यायची आणि म नं - - तर फोडणी घालायची त्याला मस् - - मस्त लागत खूप. हो, हो, हो, हो.
हम्म. चालतय चालतयं बाकी काय आणि
अ बाकी अजून भाज्यांनं भाज्यांमध्ये तुम्ही पंजाबी भाज्या वगैरे बी करत असाल.
हो. हो. आम्ही ते छोले वगैरे पनीर, मटर पनीर.
हो. बरोबर हाय. पनिर पनीरचं प्रमाण जास्त असतं का तुमच्या हेच्यात?
नाही. नाही. कधीतरी महिन्या दोन महिन्यातन एखादा.
हा. आपल्याला नाही आवडत एवढ ते.
नाही हो. कधी तरी एखादं बाय चान्स मध्ये असं म्हणजे महिन्यातनं वगैरे. एखाद्या वेळेस होत. बघा.
पण आजकाल मुलांना पनीर वगैरे खूप लागतं.
हो. हो. मुलांना खूप आवडतं पनीर.
चीज, मेओनीज हा.
चीज वगैरे टॅमॅटो सॉस तसले खूप आवडतात पदार्थ.
हा. आजकाल मुलांना रेडी पॅकेटचे फूड खायची खूप सवय लागली. घरचं - - कमी आवडतं त्यांना.
हो. हो. त्या पनीरचे काहीतर रोल बनवतात पनीरचे. चीजचे काय तर.
नाही त्याच्यामुळे आपली आता म्हणजे अ परीक्षा कसोटी जास्त वाढली. म्हणजे - - मुलांना हेल्दी पण द्यायच आणि घरच आवडेल अस सही पाहायचं. असं दोघं बघावं लागत.
पौष्टिक पण द्यायचं. हेल्दी पण द्यायचं. कमी - -
त्यांना त्यांना आवडणार बी पाहिजे. असंही द्यावं लागतं.
हो त्या पद्धतीने बनवायला पाजे पहिली लोकं फक्त अशी लसणाची, जिऱ्याची फोडणी देऊन भाज्या करत होते. आजकाल आपण किती मसाले टाकतो कांदा, टमॅटो परत ते ती मसाला, गरम मसाले.
खडा मसाला. हो.
हे ते तरी पण भाज्यांना टेस्ट राहिली नाही पहिल्यासारखी.
हम्म. नाही आजकाल काय झालं- - जमीनच एवढी हे नाही राहिलीयं.
जमीन चांगले आहे. आपणच ती खराब केली आहे. आपणच त करून किंवा आपण जास्त उत्पादन मिळवण्याच्या - - हेतूने म्हणजे ते फवारनी करतो पिकांना. औषध देतो. त्यामुळे त्या जमनीची प्रत खराब झाल्या.
खराब झाले. त्याच्यामुळे ते चव लागतच नाही.
केमिकलचे पदार्थ आपणच खायला सुरुवात केले ना. जास्त उत् उत्पन्न जास्त नफा ते ना आजकाल देशी असं काय राहिलच नाही सगळं संकरीत आलंय बघा हॅलो
हा हा येतोय येतो आवाज
दूध सुद्धा तुम्ही मग आता दुधाची भेसळ तुम्ही बघताय नाच आपण टीव्ही ला मशीनना दूध सुद्धा जास्त प्रमाणात द्यावं मशीनी त्यासाठी त्यांना सुद्धा एक इंजेक्शन आहे
इंजेक्शन दिलं जातं बरोबर आहे
जास्त दूध द्यावं मग दुधामध्ये भेसळ पनीर मध्यें सगळ्याच खाद्यपदार्थामध्ये शेंगदाना तेलामध्ये सुद्धा खाद्यपदार्थ
हो हो सगळ्या याच्या आता असं झालंय जेवढं हम्म
जे केमिकलचे पदार्थ आपण खातोय ना त्याच्यामुळे आजकाल ते कॅन्सरच वगैरे
प्रमाण वाढलंय बरोबर तुम
म्हणजे श शेतीवर जे पदार्थ म्हणजे पहिले माणसं उगवायची वगैरे त्यात व त्यामूळ
ती साधी जरी खाल्ली भाजी तरी खूप छान लागायची आजकाल तर हे पण येत हॉटेलमध्ये तर म्हणे लोक असं ते काय कुठलं केमिकल टाकतात ज्याच्याने भाज्या टेस्टी लागतात
हो हो एक चव यासाठी ते अजिनो मोटो वगैरे ते मीठ वगैरे वापरतात ना त्याने पदार्थ टेस्ट त्याचं प्रमाण वाढलेलं आहे
हो ना कि चला हॉटेल मध्ये काही झालं कि, चला हॉट आजकाल आपण जेवढं घरी बनव बस तेच शुद्ध असं समजायचं
आजकाल काय टाईम कोणाचा, बर्थडे आला हॉटेल ला प्रमोशन झालं हॉटेल ला काय कुठे बाहेर कंटाळाला चला जेवायला हॉटे का आपणच काय म्हणतात ना आपणच अधोगतीकडे चाललोय आपणच स्वतःला त्यामध्ये झोकून दिलेय पहिली लोक कशी मसाला वगैरे कशी त्या ह्याच्यावर वाटायची पाटावर वरवंट्यावर न त्यामुळे ते कश च विला पण लागायचं आणि लोकां पण्हायची व्यायाम व्हायचा वेगळा असा व्यायाम कय आजकाल लोकांना सकाळी व्यायाम करायला योगा व्यायाम जिम जायला कारण शरीर हालचाल कमी
हाल चालच नाही
हि यंत्र आलेत ना आज काय
यंत्र आले काम करायला आवडत नाही पण असं जिम मध्ये जाऊन घामगाळत येईल तिकडे
हो हो
हम्म बाकी आम्ही आता आम्ही काय करतो तुम्ही जिथं बटाटा वापरता ना तिथं आम्ही कच्च केळ वापरतो सगळ्या याच्यामध्ये आणि मग आम्हाला सगळ्या वस्तू बनवता येतात असं
प्र, बहुतेक एक तुमही लोक
नाही मग आम्ही च्यात ग्रेवी साठी तीळ आहे खोबरं आहे काजू आहे मगज बी आहे असं काही पण आलटून पालटून ह
पण तुम्हाला त टेस्ट, येती का पण ती लसूण कांदा नसेल मिरची म मी असं ऐकलंय तुमच्या धर्मामध्ये जमनीच्या आत मध्ये जे येतात फळ कंद ते खात नाहीत. कमिनीचा आत मध्ये जस आता गाजर मुळा.
हो
कोल जे वर पदार्थ तुम्ही लोक खाता का अस मी कुठेतरी ऐकण्यामध्ये आल होतं माझ्या
हो हो हो खालचं नाही खात कारण की ते एक ती प्रोसेस चालते त्यांची कंटिन्यू अ जे जमिनी खाली उगवत ना, त्याच्यात ते बॅक्टेरिया तयार होत तात परत मरतात तयार होतात मरतात ही क्रिया चालते म्हणून ते, जी भाजी ती राहते एवढ्या दिवस. नाही तर आता तुम्ही आपली पालेभाजी बघा एक दोन दोन दिवस तीन दिवसाती वाळून जात ते खराब होऊन जाते.
हम्म हम्म
हे एवढे एवढे का दिवस टिकतात महिन्याहुन महिने लसूण, कांदा, बटाटा. तर त्याच्यात ती प्रोसेस चालते. मग त्याच्यामुळे, ते आम्हाला चालत नाही असं असतं.
बरं ऐका ना ताई तुमचे दहा मिनिटं झालेत. मी जरा तुम्हाला नंतर एक अर्थ तासानं फोन करू का माझे पण. कॉल राहिलेत मला आता जरा बाहेर जायचंय.
हो हो हो हो चालेल.
तर तुम्हाला एका अर्धा तासन करते.
चालेल चालेल ओके हो हो हो बाय.